बोला, काय नाही बघा बसलोय, तुमचा फोन आलाय म्हनलं काय नवीन रेसिपी काय सांगताय बिकघताय काय बघाव.
च मटण आणलय म्हटल मटणाची अजून नवीन रेसिपी तुम्हाला सांगते.
बर बर, ते आता कसं आहे, अ समजा आपल्याला एक किलो मटन मध्ये किती लोक जिऊ शकतात काय?
एका किलो मध्ये पाच लोक जेऊ शकतात बघा.
अगदी व्यवस्थित?
हो हो अगदी व्यवस्थित पाच लोक जेऊ शकतात. एक - एका किलो मध्ये, मग एका किलोला किती आपल्याला कांदा तरी तुम्हाना सांगतो अ प्रमाण सांगते मी आपल्याला, एक किलो जर हा साहित्य सांगते ना तुम्हाना, ये एक किलो मटन, मटन आणायचं.
आ.
आणि कांदा एक पावशर लागणार.
पावशेर मध्ये किती असत्यात कांदे?
अ पा - पावशेर मध्ये एक पाच. पाच पाच कांदे पाच सहा कांदे असतात.
पाच कांदे मोेठे.
हा मोठे पाच कांदे, परत टमॅटो पावशर. एक चार चार हा चार पाच फ टमॅटो. परत लसूण, लसूण एक दोन गड्डे असले तरी चालतात.
बर.
आणि म कोथिंबीर लागणार.
कोथिंबीर.
हम्, आणि मग आपल्याला त्याच्यात थोडासा पुदिना लागणार. हा, आणि म मसाल्यामध्ये तुम्हाला सांगते तमालपत्री. एक दोन मोठ्या, हा मोठ्या तीन तमाल तीन. तीन त- तीन तमालपत्री घ्यायच्या. हं, परत एक चमचा हे घ्यायचं दालचिनी. म्हणजे एक दोन मोठ्या दालचिनी घेतल्या ना मोठ्या दोन. तरी चालते परत एक हेच फुल असतय, अ म, काय बर त्याला म्हणायचं, अ
जायफुल.
हा जाय - जायफुल.
बरं.
जाय-अं जायपत्री म्हणून एक असते, ते एक घ्यायचं रा-रामपत्रि थोडीशी घ्यायची, म्हणजे ते पण ठिक एक-एक हे घ्यायचं.
खडे मसाले घ्यायचे.
हो हो अं मी-मिरे एक चमचा घ्यायचा.
बर.
म्हणजे पासा चम पासा मीरे असले, तरी चालतात. लवंग, हां लवंग घ्यायचं, दालचिनी घ्यायची.
लवंग डालचीनी किती-किती-किती घ्यायची दोन-दोन चार-चार.
हा पाच-पाच असं घ्यायचं.
बरं बरं म.
आणि अं नाही होत, नाही होत कारण तुम्हाला जर ह्याला पण लागणार ना, बऱ्याचशला पण लागणार आणि सुख क्याला पण लागनार आणि हो हो आणि मोठा-मोठी इलायची एक-एक लागणार.
मोठी इलायची एक.
हं परत जिरे, जिरे एक दोन चमचे
जिरे धन पावडर
हां तेच की, जिरे तीळ खसखस लागणार. म हे सगळं म तव्यावरती म्हणजे कडईत, थोडसं गरम करून घ्यायचं.
बरं बरं आता मला सांगा तेल किती लागणार ये एक किलोच्या याला?
ए-एक किलोच्या याला तुम्हाला सांगते कि, एक अ पावशर-पावशर तरी लागेल बघा पावशर.
म्हणजे पाऊ किलो तेल लागणार त्याच्यामध्ये, आता हे जे तुम्ही सांगितलेले जे मसाले येत ते त्याच पुढं काय करायचं आपण?
हे म-मसाले थोडेशे तव्यामध्ये हे करायचे, गरम करून घ्यायचे, हां ते बाजूला काढायचे आणि मिक्सरमध्ये
करायचे काय?
नाही असं तुम्हाला गरम करताना वास येतो बघा मसाल्यांचा, तर जास्त स गरम करायचे नाय, नायतर ते करपले जातात, थोडंसं वास आलेलं वाट की म आपण गस बंद करायच आणि काढून घ्यायच मग भांड्यामध्ये मिक्सरच्या काढून घ्यायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं. बारीक करून घ्यायचं, हा एकदम एकदम एकदम बारीक करायचं, हा एकदम बारीक करून घ्याय- घ्यायच आणि नं तर मग कांदा बारीक चिरून घ्यायचा, तो ही तेलामध्ये थोडासा फ्राय क् हं थोडासा फ हे करायच, फ्राय करायचा. त्याच्यामध्ये थोडंसं टॅमॅटो पण फ्राय करू ओके आता पहिला कांदा फ्राय करून घ्यायचा टॅमॅटो फ्राय करून घ्यायचा, खोबरं पण हं त्या हां दोन्ही पण फ्राय करून घ्यायचा, आणि अं खोबरं पण असं थोडस लालसर होऊन द्यायचं कारण ग्रेवीला हा एक वाटी, एक वाटी बास होते, एक दीड वाटी खोबरं म ते हे करायचं भाजूंन घ्यायचं ते ही आणि हां लसूणं आणि हे घ्यायचं लसूणं एक दोन कड्डे लसूणं आणि आल्याच्या तुकडां
बरं हे कायं हे हेचं वाटणं वगैरें कायं ग्राइंडिंग करायचं हे सेपरेट करायचं आलं लसूणं पेस्ट वेगळी करायची
हां आल्ले लसूणंची पेस्ट वेगळी करायची आल्ले लसूणं
पेस्ट आहे म्हणजे कांदा परतं तुमचं ते
टॅमॅटो आणि खोबरं हे टॅमॅटो खोबरं एकत्रं करायचं आणि आल्यालसूनं बरं वेगळं करायचं कां तरं हां थोडंसं आपणं ज्यावे मटंण शिजवूंन घेतो घे घेणारं आहे त्यांच्यासाठी मटंन स्वच्छ धुऊन घ्यायचं आधी त्यांला आलं लसूनं थोडंसं लावायचं आणि हळंद हळंद लावूंन मीठ लावूंन थोडंसं ते हे करायचं थोडंसं दही लावायचं त्यांला हं थोडंसं दही लावायचं आणि ते एक पंधरा पंधरा वीस मिनिटं ठेवायचं आपल्यांला
मंग तेवढ्यांच मॅग्नेट होणारं कां त्यांच्यामध्ये मंग ते घट्ट प्रमाणांत करावं लागेल नां पेस्ट सगळीं
नाहीं नाहीं हे पेस्ट घट्ट होते की पणं हे मॅगिनेट केलेलं म्हणजे ते थोडं थोडं लावूंन आपणं मॅगनेट करतो नां दही हे म्हणजे ते मुरेपर्यंत हां मंग ते हे झालं की कडाईमध्यें म्हणजे एकां पातेल्यात तरं तेल घ्यायचं त्यांच्यामध्ये आपणं मटंण टाकायचं
बरं
आणि मटंण वरं खाली म्हणजे असं भाजूंन घ्यायचं म्हणजे हं हलकं फार करूंन घ्यायचं
हां
आंधी सुरुवातीला थोडंसं कांदा घालायंचा कांदा लालसर झालायं की मंग मटंन टाकायचं आणि त्यांला मटणांला अंगचं पाणी सुटलं पाहिजे म्हणजे आपणं वरती पाणी जे घालतो ते ते नाहीं अं त्यांच्यावरची झाहाकं ठेवलं की त्यांला आगचं पाणी सुटतं
बरं मटणांतलं
हां मटणाचं पाणी सुटतं मंग ते पाणी सुटले की मंग आपणं गरमं केलेलं पाणी त्यांच्यामध्ये ओतूंन अं ते शिजूंन घ्यायचं थोडसं तपलेलं चांगलं थोडसं मटंण त्यांच्यामध्ये अं ते पूर्ण
एक दीड दीड दीड दीड प्याला पाणी घातलं चालतंय कां
हां हां हां मटंण पुरणांच हे झालं पाहिजे म्हणजे त्यांच्या भिजलं पाहिजे हां हो आणि मंग शिजलं की हां मटंन बुडेपर्यंत मटंण शिजले की मंग ते चमच्यांनी थोडंसं बाजूंला काढूंन
ते कुकरला शिट्ट्या वगैरें लावल्यां चालतांत कां त्यांच्या परतं
हां मंग ते ते तसं हे चालतंय मंग त्यांला किती तुम्हांला तीनं किंवा चार शिट्या द्यांयला लागतं
चार शिट्ट्या दिल्यां कुकरमध्यें चालतंय आणि चुलीवरं समजा त्यां पाातील्यांत करायचं म्हटलं तरं ते कीती कीती वेळं ठेवायं
म ते बराच वेळ लागणार कारण मटन शिजाला खूप खूप खूप वेळ लागतो मटन शिजायला किवा नाही म्हटलं तर अर्धा तास तरी लागतो.
तरी ते कुकरमध्ये होतंय.
कुकरमध्ये होतेय हो हो. कुकरला किती पाच पाच शिट्ट्या मटणाला द्यायच्या.
पाच शिट्ट्या मटणाला दयाच्या म ते कुकरमध्ये शिजलेलं मटण परत काढून परत त्याची गिरवी कशी करायची म्हणजे ते फ्राय सुकं कसं करायचं.
बाजूला घ्यायच. म त्याची ग्रे- ग्रेव कसं करायचं आपण जे टॅमॅटो, कांदा आणि खोबरं हे बारीक केलेलं असतय.
बरं.
ते एका पा - कडईमध्ये घ्यायचं त्याच्यात तेल घालायचं आणि हा हे सगळा मसाला त्याच्यात घालायचा ग्रेवही केलेला.
बरं.
आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं तेला तस त्याला तवंग तेल सुटेपर्यंत भाजायचं ते.
बरं.
आणि त्याच्यामध्ये तिखट घालायचा आपल्याला पाहिजे तसं. म्हणजे तुम्हाला ज-जस तिकट पाहिजे तसं.
जे आता एका किलोला किती पळी घालत्यात तिकट.
अ आता आम्ही कसं करतोय एक किलो जर चिकन असेल तर मटण असेल तर त्याला आम्ही एक पळी घालतो पण तुम्हाना जर कोणाकोणाला जास्त तिकट लाग त कोणाला कमी तिकट लागत, तर त्याच्या नुसार तुम्ही घालायचं म्हणजे तुम्ही नेहमी कस खाता त्याच्यानुसार, आता भरपूर जर असेल तर मग त्याला त्याच प्रमाण जास्त वाढवायचं तिकटाच.
तर ते प म्हणजे शिजलेलं ते त्याच्यामध्ये परत पुन्हा एकदा म्हणजे मटण बाजूला काढून, परत तेला- तेलात तेल घ्यायचं. एक पळी परत त्याच्यात ते मटन घालायचं ते पहिलं ते मसाला घालायच ना पेस्ट केलेला.
हा मसाला घालायचा तिखट घालायचं आणि ते एक सारखं भाजून घ्यायचं. म त्याला तेल सुटलं
तयार करून घ्यायच अगोदर तेलात.
हो हो हो आधी तयार करून घ्यायचा.
टाकायचं त्याच्यात.
हा मग नंतर टाकायचं, आणि त्याला तेल सुटे पर्यंत भाजायच म तेल सुटल की मग ते काय करायच आपण जे आळणी
मसाल्याला मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचे ते मसाले.
हो हो हो, तेल सुटेपर्यंत, हो हो हो, म ते आपल्याला कळत लगेच तेल सुटलं की म्हणजे अ वरती असं तेलाच तवंग यायला सुरुवात होत. म ते मसाला आपला चांगाला झालय असं आपल्याला कळतं मग थोडंस आपल्याला त्या ह्याच्यातल आळणी रेषेतलं आदान थोडसं घ्यायचं त्याच्यात
बरं बरं बरं.
त्याच्यामध्ये एक पळीभर घालायचं आणि म आपलं जे म- म - मटणाच पीस आहेत. ते त्याच्यामध्ये घालायचं आणि वरण आपण जो, खडा मसाला बारीक केलेला अस तोरण घालायच आपल्याला आणि ते वर्क खाली करून आपल्याला पाहिजे तेवढसं थोडस मीठ घालायच.
कुठलं?
मीठ मीठ मग तु्म्ही कोणतं? कोणतं हा चवीनुसार मीठ घालायच मग तु्म्ही कोणत ही वापरूस होय आपलंच साध मठ किंवा खडा मीठ किंवा से सें सेंदेलो मीठ अस त ते घालायचं म ते तुम्ही घालू शकता. त त्याच्यामध्ये आणि मग ते ते तुम्ही म्हणजे तुम्हाला अस वाटलं की बाबा हा आता चांगल हे झालय आ
स्पे ग चांगलं स्पायसी झालंय असं.
हा हा मग तोपर्यंत आपलं हे करायच कारण थोडंसं आपण आळणी पाणी पण घातलेलं असं ना तेंव्हा मग मटणामध्ये तो मसाला ते पाण्याच हे सगळ अस जायला पाहिजे ना. म्हणजे आतमध्ये मटणामध्ये पण ते तिखटपणा ग्याला पाहिजे
बरोबरं बरोबर!
आणि राहिलेल्या मग ती अळणी असते त्याच मग आपण ह रस्सा करू शकतो म्हणजे त्याला पण थोडासा मसाला घालून अ असंच तिखट मीठ घालून मसाला घालून अस भाजून घ्यायचा आणि ते त्याच्यामध्ये आपले जे जेवढं राहिलेले अळणी आहे ते पूर्ण ओतायचे त्याच्यामध्ये आणि आपल्याला जेवढं जेवढा रस्ता पाहिजे तेवढं
ते धुन घेतल्यानंतर ते परत मग तयार होते का सगळं?
हो हो हो आणि आळणी आ केलेले आपल्याला की केवढा आळणी पा म्हणजे रस्सा पाहिजे आपले की ती लोकांना पुरेल तेवढा तुम्ही रस्ता वाढ होऊ शकता मग
चालेल चालेल मग ते सुकं फक्त तयार करायचं आणि परत मग ते एकदा दहा पंधरा वीस मिनिटं ठेवून परत ते मग सुख तयार करून घ्यायचं असत. त्या विषयी चालेल चालेल करतो आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे
हो हो हो चालेल चालेल चालेल.